काय चाललंय.
हॅलो
कसे आहेस म्हटलं
बरी आहेस तु हॅलो आवाज येतोय माझा- हा बोल कि - हा तर आपन सरू करूया हा -
हो हो चालेल. सांग ना टॉपिक कोणता होता? न्यू क्लिअर संयुक्त कुठ
अ संयुक्त कुटुंब आणि विभुक्त कुटुंब-
बरोबर तर मला ना पहिलं तर याच्यामध्ये- थोडस हे संयुक्त म्हणजे छोटं आणि नाही विभक्त म्हणजे छोटा आणि संयुक्त म्हणजे एकत्रित ना-
हो
बरोबर तर तू बोलते का मी बोलू -
कस पण बोलू - संयुक्त कुटुंब म्हणजे असं कुटुंब असतंय जिकडे म्हणजे एकाच घरात दोन तीन पिढ्या एकत्र राहतात. आणि मी पण अशा संयुक्त कुटुंबा मध्येच मोठी झालेली आहे जिकडे- आजी आजोबा, काका काकू, सगळे एकत्र राहत होतो आणि आम्ही आम्ही - आणि एकत्र राहिल्यामुळे आम्हाला ते कुठलं पण सण असू द्या आम्ही खूप चांगल्यापणे साजरा करत होतो. आणि कुठल्याही हा खराब काळात एकमेकांना खूप मदत करायचो आपण-
बरोबर आहे.
हम
हम्म तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं हा बोल बोल
बोल बोल
नाही बोल ना बोल मी बघत बोल.
आणि विभक्त कुटुंब म्हणजे कसं अ छोटी फॅमिली छोटी परिवार असते तिकडे- फक्त आई वडील आणि त्यांचे मुलं असं ते एकत्र राहतात त्यांनी-
हम् ह्म ह बरोबर अ ठीक आहे मी बोलू का आता
हा.
ठीक आहे तर अ दोघांचे पण फायदे आणि नुकसान दोन्ही पण आहे. संयुक्त कुटुंबाचे आणि विभक्त कुटुंबाचे अ जस संयुक्त कुटुंबामध्ये कस होत की एकत्र आपले लहान मुलं अस अस तर एकत्रित वाढतात त्यांच्यावर संस्कार होतात. ह्या गोष्टी पण होतात आणि कधी कधी त्याच गोष्टीमुळे असं पण होतं की अ आपण त्याला म्हणजे वळण लावायला जातो मग कुणीतरी मध्ये येतं आडवं येतं. तर तसं पण होतं कधी कधी आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी पण संयुक्त कुटुंबामध्येच वाढलेली आहे. पण माझे काका काकु जे होते ना मला दोन काका आहेत तर ते दोघ
हम्म.
री झा म्हणजे नोकरीसाठी म्हणा किंवा अ काही अजून गोष्टींसाठी. ते म्हणा. सनावरा वगैरे यायचे एकत्रित आणि आम्ही खूप म्हणजे एकत्रित येऊन छान प्रकारे सण वगैरे साजरो करायचे. मल वगैरे अ ला सगळे एकत्र यायचे तर खूप म्हणजे आनंद व्हायचा सगळ्यांना घरात सगळे एकत्र एक्र जेवायला बसणार सगळे एकत्र थट्टा मस्करी करणार म हसवणार म्हणजे काहीतरी जोक विनोद करून आणि आता. तो आनंद नाही घेता येत कारण सगळे वेगवेगळे झाले आता आणि ते पण त्यांच्या घरी सण साजरे करतात आम्ही पण आमच्या घरी सण साजरे करतो. अ तरी पण म्हणजे आता आता तर म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर.
हम्.
अ मी. म्हणजे आम्ही दोघेच राहतो आणि माझं छोटा बाळ आहे तर आम्ही वीभक्त कुटुंबातच राहतो. तर कधी कधी म्हणजे त्रास होतो त्या गोष्टींचा की अम- म्हणजे अ हा बोल तू एक मिनिट हा बोल
हा बोलू.
हां बोल.
हा तर जस संयुक्त कुटुंब असत तर आपण कसं एकत्र येऊन जेवण करतोय एकत्र येऊन सगळी काम करतोय. तर चांगलं वाटतंय का. करतो आणि वित कुटुंब मध्ये कस एकटीलाच सगळं करायला लाग जबाबदारी सगळ एकटीच पडतात तर ते कधी कधी खूप वाईट वाटतय की सगळं आपण एकत एकटीनच हँडल करतोय. तर आणि बाकीचे सण वगैरे साजरा होता एकदम चांगल्यापणाने आणि कसं अ संयुक्त कुटुंब मध्ये असं मोठे जे घरचे मोठे प्रमुख असतात. वडील म्हणा किंवा आजोबा म्हणा त्यांनी सगळं त्यांनी सगळं डिसिजन्स घेतात. आणि भुक्त कुटुंबाात सगळं आपणच जबाबदारी घेत. पण आपणच बघतो पण ते आहे का. आपल्याला अ फ्रीडम एक मिळतय. अस अभ बुक कुटुंबमध्येध्ये राहिल्याने आणि ते आपल्याला ते संयुक्त फॅमिलीमध्ये एवढं मिळत नाही. जस त्यांनी मोठे डिसिजन घेतात तसच आपल्याला करायला लागतय सगळी गोष्ट
बरोबर ते मध्येच काय झाल दूध वाला आला म्हणून मग मी थोडस मध्येच थांबले. म्हटलं नको हा हा तर माझं बोलायचं राहिलं होतं तर मी फक्त कुटुंब जसं ी मी सांगितलं लग्नानंतर आम्ही दोगेच राहतो किंवा आमचं छोट बाळे तर बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे अं एकत्रित नसल्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला नसतं किंवा मग आज मी. जॉबसुद्धा करू शकले असते त्याच्याकडे कुणी लक्ष द्यायला असतं तर, तर त्या कारणामुळे मला एकटीला म्हणजे एवढं शिक्षण घेऊन सुद्धा घरीच राहावं लागतं त्याच्यासाठी असं होतं बऱ्याच गोष्टी आणि मग काही काही गोष्टी आहे चांगल्या पण असतात की म्हणजे आपण आपले निर्णय म्हणजे कुणाला न विचारता घेऊ शकतो. आणि संयुक्त कुटुंबामध्ये कसं जो व्यक्ती आहे त्याच्या निर्णयानुसारच घरात सगळ्या गोष्टी घडत असतात त्याने जो निर्णय दिला तो शेवटचा निर्णय असतो.
बरोबर आहे. अ असंच आम्ही मी आधी खूप मोठ्या फॅमिलीमध्ये राहिलेल्या आणि लग्नानंतर माझी पण फॅमिलीकडे खूप लहान आहे आंम्ही चार जण घरात राहतोय. पण हा माझं पण लहान बाळ आहे तर बाळानंतर तर आपल्याला खूपच असं वाटत की कोणत असावं थोडा वेळ त्याला बघावं. आपण काहीतरी जॉब वगैेरें करू
हम्म हम
आणि कंस कुठलंही सुखदुख असलं तर ते आपल्या हक्काचे जे माणस असतात ते आपल्या पाठीशी उभे राहतात. संयुक्त कुटुंब कुटुंबामध्ये आणि ते विभुक्त कुटुंबामध्ये सगळं आपल्याला सगळं दुःख सुख असु दे ते सगळं आपल्यालाच बघायला लागत आपलं स्वतःच
बरोबर आहे आजकालची हा हा आजकालची जी पिढी झालीय ना ती प्रत्येक जण स्वतःपुरताच विचार करतो. आधीचे जे लोक होते ते खूप मायाळू होते तर ते कसं म्हणजे आपला भाऊ आहे बाबा छोटा भाऊ आहे. लहान भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, किंवा तर मग तो समजा एखादा व्यक्ती त्याच्यातलं चांगलं कमाई करत असेल तर तो सोबतच्या भावाला वगैरे पण घेऊन चालायच. तो जरी काही कमी कमवत असेल किंवा नसेलही कमवत तरी तो त्याला सांभाळून घ्यायचा. पण आताच्या तसां नाहीत विचार करत. आताच कस आहे म्हणजे मी स्वतः कमून वगैरे एका साईडला लगेच होतात ते
हो आधी कस अस स्वभाव एकमेकांशी ऍडजस्ट करत होते आता कोण तसं करत नाही.
हा मनमिळवू होते पहिले लोक मायाळ होते.
हो. तर आता सगळ्यांना कसं लाईफ मध्ये फ्रीडम पाहिजे स्वतंत्रता पाहिजे. आप खु स्वतःच्या डिसिजन्स आम्ही स्वतः घेऊ असं वाटतंय.
हा आणि त्याचा फायदा पण ह फकरी साडी आणि त्या म्हणजे काहीच असं त्या निर्णय घेऊ शकत नव्हत्या किंवा असेल तर त्या म्हणजे घ ब
हो
तुमध्येध्ये आपण निर्णय घेऊ शकतो आपल्याला जे करायचे ते त्याला कोणी आडवई नाहीय आणि त्यातले त्यात घरचे म्हणजे ह नवरा वगैरे सपोर्टिव्ह असला तर झालं मग तर बघायचंच काम नाही हे
हो बरोबर आहे कस आपलं ते आत्मनिर्भर आणि ते आत्मविश्वास जे असते ते वाढते एकटं राहिलं की म्हणजे आपण स्वतः स्वतः सगळं करू शकतोय
बरोबर आहे
हम्म
आणि अजून सांगायचं झालं
आणि आणि जेव्हा स कुटुं मध्ये राहतोय तिकडे भांडण पण खूप होत एकमेकांचा स्वाव प नाही आणि ते विभुक्त फॅम हो आणि ते विभुक्त राहिल्यामुळे त्या गोष्टी जरा कमी होतात
हा ते पण आहे पण आता आता काय झालंय म्हणजे ते पण आहे की आधी भांडणं वगैरे कुटुंबामध्ये व्हायचे पण आता जेव्हा विीभक्त कु कुटुंब झालंय आहेत ना त्यावेेळेला जेव्हा नवरा बायकूचे भांडण होतात त्यावेेळेला तिसर त्याच्यामध्ये बोलणार क कोणीच नतं किंवा दोघालाही समजून सांगायच कोणीच नसता अशा गोष्टी पण होतात बऱ्याच वेळ
पण बरोबर आहे कस अस ये तो कुटुंब मध्ये कसं त्यांना आपण समजू शकतो की काय चुकीचंय काय बरोबर आहे आणि भभूकच्या कुटुंबमध्ये ते कोण त्यांना सांगायलाच नसते
बरोबर आहे संयुक्त कुटुंबामध्ये कसं होतं कीखद्याची तब्येत वगैरे ठीक नसेल तर जाऊ दे तू आजच्या दिवस आराम कर मी करते काम वगैरे तू हम् आराम करून घे पण आता विभक्त झालोय आणि एकटे राहतोय तर असं होतय की त जरी दुखलं काही जरी झालं तरी पण आपल्यालाच करावं लागणार हे आपल्या मनाला माहिती तेचेे का
हो आणि बाळनंतर तर खूपच असं वाटत की एक फॅमिली असावी आपल्याकडे आणि कोणत त्याला जरा वेळ बघित की आप आपल्याला जरा जरा काय आपल्याला बरं नसतल तर जरा आपण झोपू शकतो
बरोबर आहे
हम्म
अ तरी मला असं वाटतं जर आधीसारखा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असता मनमिळावू मायाळू प्रेमळ म्हणजे तर अजूनही संयुक्त कुटुंब आहेत पण खूप क्वचित आहेत कुठेतरी आपल्याला एक दितण काही का
हो बरोबर सयुक्त कुटुंब असलेलं चांगलं होतं आधीचं वातावरण
आणि संयुक्त कुटुंबाचं प्रमाण मला असं वाटतं गावाकडे जास्त आहे
हो आणि मी जिकडे राहते तिकडे पण अजून खूप जणांच असं आहे संयुक्तच राहतात त्यानी आणि त्याने कुठलं पण सण बिन असू दे साजरा करतात कुठलं पण त्यांना सुख दुख असू दे त्यांनी एकमेकांचे पाठिंबाने देऊन थांबतात
बरोबर आहे नाही आमच्या गावामध्ये पण भरपूर असे कुटुंब येत की एकत्रित राहतात आणि म्हणजे त्यात ली त्यात आमचे जे काय म्हणतात ते आता भाऊकी आमच भाऊकी मध्ये तरी खूप लोक आहेत जस एकत्रित राहतात भाऊ भाऊ व
आमच्या पण ह्याच्यात हम आणि त्यांची ते त्यांच ते एव - एवढ्या वर्ष झाल्या तरी ते एकत्र राहतात आणि ते बघून खूप चांगलं वाटतं आणि खूप चांगल्यापणाने सण वगैरे कुठलाही असू दे ते त्यांनी साजरा करतात एकत्र येऊन
बरोबर आहे
हम्म
ठीक आहे मला असं वाटतं आपण इथे थांबूया
हो ठीक आहे चालतय मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून धन्यवाद
धन्यवाद
हम